ह.
येतूय घेऊ चलता.
हो हो अगदी काल रेजिस्ट्रेशन झालंय ना माझं म्हणून मग आता होत असेल.
मग तुला किती वाजता फोन करू दे मी
अ पाच वाजता वगैरे
बरं ठीक आहे पाच वाजता फोन करते.
कारण काय झालंय आमच्या इथं आमचे क्लासेस आहेत ना ते आज आम्ही हस्ताक्षरच इव्हेंट ठेवला. त्यात मी सगळी विजी आहे कालपासून मग म्हणून मग म्हटलं मी पाच वाजता तुम्हाला करते.
जगदाय सर वगैरे काय क्लासवररती आले होते काय?
नाही.
म्हणजे काय विचारायला
नाही नाही काय नाही.
आणि ही प्र प्रतिमा
मग काल आम्ही ते डी आरडीओ ला गेलेलो ना तेव्हा लेक्चरला विच चाले असतील मला नाही माहित खरं.
कारण का माहितीय का मी साधा फोन का नाही करत तुला कारण ते उगस काय होते माहितीय का? चेक करतात. कधी कधी कोणाचे फोन येतात का शिक्षकांचे वगैरे असत असं प्रतिमाला लईन हवीपणा लागतो प्रत्येक गोष्टीत
असं डायरेक्टली फोन मध्ये
हो मागच्या वेळे त्यांनी फार राडा केलाय धुकटे मॅडमनी
बर हे काय मला माहित नाही.
हो मग मागच्या वेळेला प्रॉब्लेम झाला म्हणून मी तुला काय म्हटलं जी काही बोलायचं. ह्याच्यावरं बोललं हचं कसं रेकॉर्डिंगणय करता य नाही आणि कुठे हिस्ट्री पण राहत नाही ग.
हो.
कळलं का तुला?
बरं बरं बर.
असा विषय
खर खर आता मॅम तुम्ही सांगित. य ना म्हणजे जे जे काही सांगितलेला मी हळूहळू ऑबझर्व कराय लागले सगळं आणि जास्त करून मॅडमच पण जास्त म्हणजे आता हे चालू आहे जरा म्हणजे आता जास्त क्लोज पण येऊन हळूहळू विचारणंर.
गोड बोलून ती विचारायला ल प्रयत्न करते अगं ती जर ल त्याच्या बाबतीत एक तिची भारी टेक्निक हाय.
पण पोर्शन कर फार माघार राहतोय फार म्हणजे
किती लेक्चरस किती लेक्चर झाले तिचे
मे बी तीन का चार झाले असतील.
तेवढेच झालय. बर आणि प्रॅक्टिकल तर काय त दुसरी मॅडमच घेतीय ती
काही नाही उगच आमचं सीचं उगच प्रोग्राम शिकवत बसल्यात सीचं आमचं झालेलंच आहे ऑलरेडी आम्ही ते काय करत बसणार ना.
ते कुणीतरी हेला सांगितलेय ग काय तिचं नाव अ. अनुष्का मॅडम
काय म्हणून
की लेक्चर्स प्रॅक्टिकल वेळेत होत नाहीत असं तसं काय काय काय काय सांगितले.
मॅम खरं खरं सांगू का मा म्हणयचं पण आता तुम्हाला तुम्ही सांगितलं. आपल्याला माळी मॅडमच त्यांच पण काही नाही आहे मॅडम खर खर सांगत. नुसतं फोनवर असतात नुसतं फोनवर असतात शिकवायचं वगैरे काय
पुढच्या सेमिस्टर ला मला फार त्रास दिला तिन एकटीनेच त्रास देते. अ सगळ्यांना जगदाळे क नाय तिच्या ह्याच्या प्रमाणात चालतो सगळं म्हणजे ती म्हणल तसं तो करत असतो. असं आहे तिचं
होय ना
आणि मागच्या वेळेला पण तिनं काय केलं. माहितीय का मुलांना फोनवरच प्रोग्राम द्यायचे ज्याने फोन वरचे बघून टाईप करायला लावायची.
तसंच केलेलं की आता आम्हाला पण काय केलंय. आता ते प मॅन्युअल पाठवलंय आणि आता असं कसं. पोराना सांगायचं सांगा बघू
असं कसं कॉपी पेस्ट कराय मग प्रतिमाला काय तू सांगितली नाहीस का तसं
नाही आ कसं हो ते सांगू का सगळ्यांचीच मी कंप्लेंट घेत. बसल्यानंतर
मग दुसऱ्या कुणाला तरी सांगायचं ग तुला कळलं. का
कळलं पण कसं होत. ते माझं एक झालय त्यातनं क्लास मी माझ माझ करते. पण लोकांचं आता लोकांचं तसं मी हे घेऊन पडत नाही. पण आ प्रिंटेफ म्हणा हे म्हणा हे स्ट्रक्चर कसं बदलते काय आहे सिंटॅक्स काय आहे. तुम्ही अ म्हणजे इंटेजर वगैरे घेताना ते कस घ्यायच कॅरेटर घेताना. कस घ्यायचं हे तरी एक्सप्लेन करायचं. सांगा बघू ते सुद्धा त्याने
अगं ती तसंच करते दरवेळेला काय करते प्रोग्रॅम देते मुलांना मोबाईल वरती.
हा हा ते चुकीचं होते.
ते पूर्वा वगैरे, जे आहेत का नाही. त्यांना सांगायचं ग बोलायला जरा
ऐकत नाही तो कसाय सांगू मागे एफवाय ला असंच. झालेला सगळा पण मी पुढे गेले आणि ह्याने सगळ्यांनी मला टार्गेट
हा मग तसं होते. म्हणूनच मी तुला म्हणत असते, की कॉलेजमध्ये तु माझ्याशी जास्त बोलत जाऊ नको म्हणजे कळायला तुला मी त्यासाठीच बोलत असते.
होय मी तेव्हा तेव्हापासून आता मी खरंच कानाला खडा लावल्यासारखं मी तुम्हाला म्हणजे जास्त काय हे, पण करणार नाही आणि काय नाही. आणि अनुष्का पडणे मॅडम आहेत काय नाही एचओडी एफवाय च्या असंच क ना सगळ्यांना सगळ्यांनी कॉर्नर केलेलं. मागच्या ह्याला
मग तसंच होतं ग म्हणून, मी तुला ही गोष्ट कधी सांगितली जेव्हा सेमेस्टर चालू पण झाली नव्हती.
त्यावेळी फोन वर आपलं झालं. ना बोललो तुम्ही बोललेला मला ते जरा अस माझ जरा अस हो हो खरंच आहे. खरंच य तेे
म
आणि कस झालंय. आता लवते मॅडम वगैरे आहेत. ना ते मला सपोर्ट करायच्या पण शेवटी हा पण एचओडीच्या अंडरवर त्यांनी येतात. ना मग त्यांनी शेवटी आता त्यांनी त्यांच बघणार ना
आणि हो जगदाळे पण आहे. का नाय तनिष्का नुसत ठिम्म आहे अगं त्याला काय येत नाही. का काय हा
काय झालंय सांगू का अ त्याचा खांदा वापरून चौगले मॅडम त्याच्यावर बंदूक चालवतात.
तेच की चौगुले पण कसय आहे. माहितीय का नुसतं मेकअप करणे. टकाटक राहणे शिकवण्याच्या नादाानं शिकवण्याच्या नावानं बोंब आहे सगळे तुला कळतेय का
होय होय बरोबरच आहे ते सगळंचभीच आणि,
की हे लोक जे खरं सिरियसली काहीतरी करतात का नाही त्यांना प्रत्येक वेळेला अपोज करतात. अगं
खरच, की आता मॅडम तुम्हाला खरखर सांगू तुमचं लेक्चर इत क चांगलं मी तुम्हाला मेसेज पण टाकलंय म तुम्ही वाचला का नाही मला माही
अगं नाही काल सुपर्विजन होती मला यायलाच आठ वाजले.
मॅडम तुम्ही एखाद दुसर जरी टपिक शिकवला ती फक्त क्त घरी येऊन वाचलं ना फुल असं कायमचं लक्षात राहण्यासारख राहते आता के मॅपचं तुम्हाला सांगून झोपेत जरी मला विचारलं तरी मला मी सांगू शकते. खोटं सांगत नाही मी खरं सांगायले आणि खरय खरं कसं आहे सांगू का आता डेटास्ट्रक्चर हा इतका अवघड आहे ना, हे तुम्ही नीट समजून सांगत
मागच्या वेळेला पण डेटास्ट्रक्चरचा असाच प्रॉब्लेम झाला, त्यांनी काही शिकवलं पण नाही काही नाही
आणि पोर्शन फार महाग आहे फार म्हणजे फार महाग आहे, फार
होय
आता काय काय करायचं, ते जाधव तर काय एकदा सोमवारी उघडले परत काय आलेच नाहीत. ते सगळं झेंडे मॅडमच घेतले कालच लेक
हो झेंडेनच घेतलं कालचं.
ते जाधव सर काय सोडले बिडले का काय काय माहित्या
नाय आहेत की त्या करण जाधव ना? हाय तो कुठे जातो सोडून त्याला कोण घेणार आहे दुसरीकड.
काय त्याचं पण काम ना काही सांगायचं नाही कुणालाच काय बोलता येत नाही.
अग पण कसं होतय नुकसान तुमचंच आहे दु
ख कुणाच नाहीय तेच म्हणायला लागलं आमचच नुकसान आहे आणि जो कोण बोलणार आहे ना तो वाईट बघा.
हो हा त्याचं एक नुकसान होत त्याला एक टार्गेट केलं जातं परत.
इतकं कॉर्नर केलं जातं ना कि काय बोलायला नको.
मग बेस्ट ऑप्शन काय माहिती का तनिष्का प्रिन्सिपलला सांगायचं.
माझ्या पण डोक्यात तेच आहे, माझ्या पण डोक्यात तेच आहे आता माझ्यासोबत सृष्टी म्हणून असते ना मुलगी
पूर्वाला पण घे सोबत अस
पूर्वाच कसंय सांगू का फ्लिप मारते लगेच. पि हो हो फ्लिप म्हणजे फार म
टीळा लावत्या बघ असं एक गंध लावते ती तिचं?
टिळा आदिती असं उंच आहे का?
हा जाराशी उंच, कुरळे केस आहेत बघ.
कुरळे केस, उंच बघायला पाहिजे मला काय आठवत नाहीये पण कसय सांगू का एस वन आणि एस वन च जर सोडलं एस टू आणि एस थ्री च्यावर कुठल्या पण पोरगीवर विश्वास ठेवायचा चा नाय, कुठल्या म्हणजे कुठल्या पण तुम्ही आणि अह आपले एस वन मधले म्हणजे जे वीसच्या आत आहेत ना त्यांना कुणाला पण काहीही बोला त्यांनी आपलं आपलं ठेवणार एका कानाने ऐकणार आणि आपल्याकडच ठेवनार पण एस टू आणि एस थ्रीची इतक्या मुली थर्ड क्लास आहेत ना एकाला दोन करून सांगणाऱ्या मुली आहेत त्या सगळ्या
तशच प्रतिमा काय करते तशाच मुली हेरती आणि त्यांची एक टीम बनवती.
राईट राईट. आणि खरं सांगू मॅम हे आम आम आम्हाला अनुभव भरपूर आहे कारण की एफ वाय ला पण हे असंच झालं. एस टू
हम्म.
थ्री च्या मुलीनी इ इतकं काही ते ज्या ज्या माणसाला शिकवायला येत नाही त्याला त्यानी डोक्यावर चढवलं आणि ते डोक्यावर चढवल्यामुळे सगळे सगळे कॉर्नर केलं आणि सगळं अनभव म्हणून मी तुम्हाला फ्रँकली तुम्हाला सांग ते एस टु आणि एस थ्री च्या मुलींवर आणि मुलांवर पण अजिबात विश्वास ठेवू नका. अजिबात म्हणजे अजिबात काही उपयोगच नाही त्यांचा.
बरोबर.
एस वन आणि एस वन चे कशे येत सांगू काय तोंडाखालचा घास जरी दे म्हणले तरी द्यायला तयार होत तील असले की सगळे एस वन चे.
मला तर ते मागच्या सेमेस्टरला प्रकरण झाल्यापासन मला तर इतकं टेन्शन येतं त्या सगळ्या गोष्टींचं असं कोणाला हेल्प जरी करायचं म्हटलं तरी फार त्रास होतो अग.
आणि तुम्ही म्हणल्या सगळं ना मी पण थोडा आता मेंटेन करते उगाच हेच नक को आणि मग आणि कसं आहे आम्ही पुढं जातोय ओ बॅच सगळं तुम्हाला समजून घ्यायला लागतय पुढं.
नाही तुम्ही पुढं जात पास आउट होता पण आम्हाला परत इथंच काम करावं लागतं ग.
ओले. ते काय ते जाऊ दे आता काय बोलणात.
नाही पण प्रिन्सिपला जर तू सांगितलंस का नाही तर प्रिन्सिपल काय करतो माहिती का कुणाच नाव एक्सक्लोजच करत नाही प्रिन्सिपल फक्त प्रिन्सिपलकडे एकट्यान जायचं नाही.
आता ग्रुपला कुणाला युनिट करायचं ना हेच सगळ्यात मोठं आहे कारण.
नसेल तर तुझं तुझं एकटी पण जाऊ शकते.
मी आणि सृष्टी हाय तयार आम्ही सृष्टी मी आणि सृ ते तर मागच्या समोर सोमवार पासन लागलोय मागं हम्म.
तर. कधीच म्हणजे प्रिन्सिपल सर परत तुला काय म्हणतील माहित ये का मग तुम्ही एवढ्या दिवसानी आलात मग तुम्हाला इतक्या दिवस तुम्ही काय करत होत
होय ते तर आणि पहिला म्हणणार त्याने.
आणि तसं नाही सांगायचं प्रिन्सिपलला असं सांगायचं की आम्ही पहिल्यांदा अकॅडमीक मॉनिटरला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पहिल्यांदा क्लास टीचरला सांगित तल्या मग क्लास टीचर क्लास टीचरने आम्हाला अकॅडमीक मॉनिटरकडे पाठवलं. मग आम्ही अकॅडमीक मॉनिटरच्या मॅडमला सांगितलं प्रतिमा चौगुले मॅडमला.
हो.
त्यांनी पण काय ऍक्शन घेतले म्हणून आम्ही एच ओ डी ना न सांगता तुमच्याकडे आलो म्हणाय च डायरेक्ट म्हणजे प्रोसिजर फॉलो करूनच नाही नाही अगं त्याचं काहीच युज नाहीत. त्याला म्हणजे असं त त्याच काय ती जगदाळे मॅडम एक एक वेळ परवडली त्याची बायको.
तिकड मॅडम सपोर्ट करतात ना काय सांगायला नको. मॅडम पण मागच्या वेळेला फार सांग हम्म. असू दे बघते मी बोलून आणि
सांग आणि प्रति हेच माळीचं पण सांग प्रोग्राम फक्त मोबाईल वरती देतात म्हणाव.
हो हो सांगते बघू आता सोमवार आता हे हे सगळं कर हो हो हो. हो चालते मॅम थँक्यू आणि मॅम तब्येत कशी आहे बरी आहे ना.
हो अगं बरी मला जरा दोन दिवस व्हायरल झालंत ग मुलगा आजारी असल्या
हो तेच म्हणलं मग आता आहे ना का नाही अजून पण.
काल गेलती मी कॉलेज वरती पेपर होता. चालते ठीक आहे ओके ठीक आहे.
हा.